हा बोला...
हुं काय करताय?
काय नाही आवरलं आता, आता झोपायचं हुं जेवला...
नाही अजून जेवायचं आहे..
हा हा हा..
हम्म आज वेळ झालाय अजून... कामावरंन यायला नाही...
हा हा हा काय बनवलं मग आज?
आज काय सांडग्याची आमटी केली
हा हा हा...
भात केला आणि ते हे हो तिखट सांडगा.....
हम्म हम् होय रोज तर काय जेवणामध्ये बनवायचं कुठल्या वेगवेगळ्या रेसिपी कुठल्या आणायच्या आणि भाज्या तेच असतात ना तेच तेच मार्केटमध्येध्ये पण तेच आहे बा.. बाजारात जरी गेलं तरी त्याच भाज्या..
हो आणि तिथं गेलं की आणि परत काय... हो काय घेऊ प्रश्नच पडतोय भाजींच्या...
हा तेच की आणि कुणाला आवडते ही आवडत नाही ती आवडत नाही... प्रत्येकांचं वेगवेगळं पडतय मला ही भाजी नको ती भाजी नको..
जर भाज्यानी काय बनवायचं म्हणून आज... ते डोश्या सारखंच बनवलं आणि दह्यासोबत खाया दिलं..
हा- हा- हा चालतय कि वेगवेगळ कुठं करत बसायचं..
होय ते गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ जरा बेसन घालून...
हा -हा -हा...
थोडा घालून कांदा टोमॅटो...
हा -हा -हा जसं हे चिला...
हा चिल्लासारखंच
हम्म -हम्म चालते ते पण छान होते अस
होय ते दयासोबत
लागतय का नाही बघतेय क ट्राय करते एकदा आम्ही उपासाला फक्त गव्हाच ह्याच करतोय त्यामध्ये चटणी मीठ टाकून कोथिंबीर जरा टाकायची
उपवासाला चालतय ते
हा तर गावी चपाती भाजी खातातच ना उपसला
हा- हा
हा मग चपातीपेक्षा वेगळं काहीतरी मसाला असं आपण बेसनची पोळी कशी भाजतोय तसं ते पातळ करुन तयार मिश्रण हे करायचं
हा- हा बरं आहे म्हणजे उपवासाला ज आठवडी उपवासाला चालत असेल
हा होय चालतय मग ते गरम गरमच खा लागतय नंतर मग ते माऊ पडत जातय
हो- हो गरम गरमच चांगलं लागतय ते
ते तुम्ही कधी केक वगैरे बनवलाय का?
केक बनवताय अ बिस्किटांचा हम्म
्ओलोरी हो कि आपल साध बिस्किट
पण हे करतोय म्हणजे पार्लेचा पण बनवतोय ओर
हा ह पारलेच कस प्रमाण आहे वगैरे
ते दोन तीन पुढे घ्यायचे दहा -दहा वाले
हम् हम्
ते मिक्सरला बारीक करायचे त्याच्यात थोडी साखर घालून
हा म्हणजे बारीक पोड करायची
हा बारीक पुड प्रेमिक सारखं
हा -हा- हा छान होतय का मग ते
हो चांगला होतोय केक आपण म्हणजे घरच्या हरी बनवते ना मग ते घरच्या घरी चांगला होत
हा -हा मग त्याचे कपकेक आपण बनवु शकतो का त्या मिश्रणचे
हो बनवू शकतोय आपण केकला कस मिश्रण बनवतोय तसच आपण ग्लासात वैगर ून ठेवू शकतोय की आपण
हा हा ते बघायला पाहिजे मुलांना कसं वेगवेगळं खायला पाहिजे असते करून बघायला पाहिजे हा कसं म्हटलं ते प्रमाण कसं घ्यायचं
अ म्हणजे आपण दोन तीन बिस्किट पुढे धादाावाले घेतले ना त्याच्यात थोडी साखर घालायची म्हणजे आपल्याला किती गोड आवडते त्याच्यावर साखर घालायची अं त्याच्यासाठी म दूध बेकिंग सोडा बेकिंग पावडर
हा ते दोन्ही लागणार बेकिंग सोडा बेकिंग पावडर
हो थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे त्याच हे किती म्हणजे आपण सोडा किती घातलाय त्याच्यावर बेकिंग पावडर घालायचे असं
हा हा हा
अं दू हा दूध असत ते आणि आपल्याला चॉकलेट वगैरे पाहिजे असलं तर त्याच्यात आपण कॅडबरी मेल्ट करून घालू शकतोय
हा हा ह नाही मग दूध कोमट घालायचं की ह्याचं घालायचं
अ कोमटच कोमट कोमट
हा हा मग किती मिश्रण अस पातळ कि अस आपलं मिडयम
मीडियम मध्ये आपल्याला ते सगळे मि एकत्र के ते आपण चमचा वगैरे मिक्स करतोय तर आपल्याला कळ त्याची हे थीकनेस कळतोय आपल्याला कस आहे ते हा जास्त पण पातळ होऊन चालत नाही त्याला हो चिकटून बसतेय ते हा ते एकत्र सगळं मिक्स
त्यामध्ये फ्लेवरला काही घालायला लागत का अजून
ते कॅडबरी आपल्याला पाहिजे असेल तर घालू शकतय आपण
हा हा हा
कॅडबरी मेल्ट करून
हा चालते त्याची क्यूब पण मध्ये मध्ये ठेवले आणि परत त्याच्यावर मिश्रण ओतलं ते पण चांगल लागत असल
हा ते सगळं मिश्रण एकत्र करून डब्याला आपण तेल लावतोय ना ते लावून घेऊन कुकर मध्ये करायचं असेल तर कुकर गरम कराय ठेवायच नाहीर भांड्या टाकल्या
हा हा मग ते एक भांड्यात त्याच्या खाली कुकरमध्येध्ये काय आणि मीठ वगैरे घालतात ना काय नाही नाही
मीठ नाही ते आम्ही जाळी घालतोय ते भांडी वगैरे ठेवायला असतात बघ जाळी गरम जेवण ठेव हा त्याच्यावर आम्ही ठेवतोय त्याच्या मग कुकरच्या डब्या वगैरे आम्ही बनवतोय म्हणजे कुकरचा डब्बा ते बरं पडते कुकरचा डब्बा
हा म्हणजे तेवढं आकार पण येतोय ना केकला
होय होय
हम्म
ते पाच सहा मिनिट जरा गरम करून घ्यायचं हा हा
ह कस काय म्हटलं परत मग किती तीस
ती चाळीस म्हणजे पाऊन तास लागतोयच त्याला
हा हा हा ते बारीक गॅस
हो मंद गॅसवर ठेवाय लागत आधी जरा प्री हिट करून घ्या लागतय
हा हा
अ त्याच्यानंतर मग आपण जे बॅटर वतले ते डब्बा त्या त्याच्या भांड्यात किंवा कुकरमध्ये ठेवून वरती झाकण लावायचं
हा हा
आणि वीस तीस पस्तीस मिनिटां बघायचं आपण चेक करायचं चम चमचा नाही तरआपण तुथपेस् आपली तूथपीक असते ना
हा हा
तेन चेक करायचं त्याला चिकटलं तर मग ते अजून शिजायला लागणार
हा हा मग थोडा वेळ ठेवायचा अजून
होय
हा हा हा.
आणि
नाही घरी ते कस बाहेरच केक आता कस क्रीमच जास्त असतय ना. मग घरच्या घरीे आपलं काय होत असेल तर आपलं करून बघायचं.
होय आणि कस बाहेर एक्सपायरी वगैरे म्हणजे जास्त हे बघत नाहीत ना बेकरीमध्ये पण
हा हा हा.
मध्ये ती मुलं काय केक कप केप खाऊनच ते हे झाले ना त्यांच.
हा. होय ते विष बाधा झाल्यामुळं.
होय.
होय. ते आपणच जरा जागरूकपणे राहिलं पाहिजे की प्रोडक्टची एक्सपायरी वगैरे बघितली पाहिजे आपण. कधी संपणार आहे, काय मुलांना काय कळतय मुलांना आपलं म्हणजे त्यांना आवडली वस्तू खायच असच एवढे असतं ते एवढं कोठं बघत बसतात?
होय. तेच की ते आपणच घेताना चेक करायला पाहिजे.
हा. तेच घरी ओवन पण आहे आमच्या घरी. मग ते करून बघायचं म्हटलं काहीतरी
चालेल की तुम्हाला ओव न मध्ये तर लवकर होतय ना?
हा हा हा.
हम्म.
नाही बघायला पाहिजे हे करून मग ते ओरिओचं ते कसं क्रीम म्हणजे ते डायरेक्ट क्रीम पण त्यामध्ये टाक टाकायची का वेगळे काढायची ती? काढायचे फक्त बिस्किट घ्यायची.
ह फक्त बिस्किट घ्यायची आणि आपण पार्लेच कसं केलं तसच करायच.
त्यामध्ये हा हा सेम प्रोसेस तीच. हा हा. ते वेगळं लागतय का असं का चॉकलेट ह
त्याच्यात कॅडबरी तेन घालाय लागत नाही त्याच्यात आधीच
हा हा हा. मग ते चॉकलेट फ्लेवर सारख लागत असेल.
होय होय.
हम्म हं मग पार्लेमध्ये आपण निम्मी पारले आणि निम्म ते हे ओरीओ घेतलं तर?
चालतंय की दोन्ही मिक्स घेतलं तरी. ते पण चांगले होते, ते पण टेस्टच म्हणजे जास्त वाढेल त्याची उलट.
हा दोन्ही मिक्स घेतलं तर. म्हणजे ते कसं चॉकलेटचं असते ना, ओरीओ ते.
हा हा.
त्यामुळं ते दोन्हींच कॉम्बिनेश छान लागलं, म्हणजे असं मला वाटलं.
हो म्हणजे टेस्ट पण चांगली त्याची दोन्ही मिक्स. हा चालतंय की.
नाही आता कसं केकचं व्ह व्हरायटी भरपूर हायेत.
हा हा.
पहिला एवढं केक ते हे नव्हत, पण आता भरपूर वाढलायत.
केक शॉप चाललेत.
हां म्हणजे ते आपण किती व्हरायटी केकमध्ये, पेस्ट्री
होय. बड्डे म्हणा, कार्यक्रम तेनच सगळ्याला आता केकच आणायला चाललंय, होय होय आंव होय आणि आपल्याला काहीतरी खाऊ वाटलं चला. पेस्ट्री आणा, केक आणा, ते आणि हायचं.
आता ते स्लाइस केक. भरपूर हे झालंय तेज हम्म.
खेकची व्हरायटी, त्यांनी वाढले भरपूर.
हां हां तसं टेस्ट पण पाहिजे हो बाहेरच्या ह्याला. थोड्या ह्याच्यात टेस्ट पण नसते ना त्यामुळं.
अं पहिल्यासारखे केकच लागत नाय. हां हां चालेल चालेल हे हं आ